त्यां खांरी मणी
नाहीं तरं कायं मी नाहीं भरणांर पैसे भरां म्हनां
मंग कोणं भरणं आंता
कांहीं करूं मंग आपणं नाहीं भरणांर आम्हीं गेले तुम्हीं लंय आंत आंता बसं मी नं आले कुंदच वाहते नां तुम्हीं सगळ्यांत सगळ्यां कुंदा आंता
झालं दोनचं महीन्यांत थकल्यां कायं
भरां म्हनां आंता कोणीन कोणी
मंग कळंन तेंव्हां कारांती किंमत माणसांची
अं हम्मं
लंय कुंदत होते मी नव्हती तरं लगे गटांतूंन किती हां गटांतूंन लगे
मयुरी गंजा दररोज जांती मयुरी जवळं द्यायचं नां
आं मंग ते जोजदेणं आहे आंता
तीई नं भरूंन
नांव्ह
एक एक
माझे मागचे पांचशे रुपये बाकी आहे काकूंला मं अकांला माहिती आहे अजूंन बी नाहीं देेतं
कोणं
काल्पंना बाई नाहीं देतं
नाहींच देले कायं
अं हांव किती दिवसं झाले त्यांले
हम्मं बरं
म्हणूंन म्हटलं आंता शंभर रुपये त्यां जवळं देते आणि त्यांना हप्ता भरांयला लावते
ह
जानका काकु मला पैसे घेऊन या, माझ्या जवळचे जे जमा आहे ते बी घेऊन जा, आणि माझे शंभर रुपये घेऊन जा. कल्पना बाईं जवळ देऊ द्या मला.
तुझ्या जवळ कोणाना कोणात जमा आहे?
चित्राबाई
हम.
हम्म, श्रावतई अन वनिताबाई का?
तेची तीगी जमय का?
हा.
ह सगळ्याची जमा आहे वाटते.
ह हा
आमचे बी जमा करणं लागल बाई, आमचे बी कोणत्या महिन्याचे, कोणत्या महिन्याला चालू.
जान काकुला पाटून द्या मायकडे.
बरं.
हम्म.
मिठले कमी झालं घरीे
करून पाहा ना.
मीट टाकून खाऊ घालती ती.
ह का?
हे घरी राहत्या म्हणून म्हणलं, यांची कॉल करून घे आधी.
हा.
तुमचं झालंय का?
आता ते माय होऊ नाही राहिले ना, पाच राहिले ते. झालं मझ टास्क कमप्लीट. टास्क कमप्लीट झाल म्हणत ते.
म आज संध्याकाळ कच करण ते.
हो का?
ज्यांना सत्तावीस जूनच्या आधी येले टास्क, त्याना आजच संध्याकाळपर्यंत सगळ पूर्ण करणे, म्हणून फोल लावले हे.
हा का? तू ए कितिक राहिले, हीनं केलता काल दीपवाली न ती बि गडी तिला म्हणलं चालू झालं इकडे, पाच चार दोन मिनट चालू झाले की लगेच परत फोनकर म्हणून सिनेमाला.
म
एक फोन करेन कट करून देन, पुन्हा घंटा भरच्यान करी.
तस करी दीदी.
या कटी होऊने अ
पण मग घडवणी विचारते, फोन करू का? फोन करू का? मग माणूस ज्या येत राहते तेव्हा नाही. अ घडो मणे
द दुपार फोन केला, मी झोपेल होती मी काही उचलला नाही फोन. झोपले तवा. मग नंतर पुन्हा चार वाजता केला, साडेतीन चार ला.
मलां बी आंता मलां मलां बी ते कार्याच टांस्क चालूं आहे नां
हम्मं
तं फोन करूं कां म्हंणे म्हणलं नको आंता मी चालले सगळीचं म्हणे बरं कां मी बसेलो दारी म्हणलं मी चालले बांद लावांला पणं मंग मी कांहीं गेलं नाहीं मी वापसं आले हॉलो अं मंग परंत दु फांर पाऊस आलं त्यां फोन लावला आलं ती बशीला सुद्धां म्हंण फोन लावला कां म्हणलं नाहीं नाहीं म्हणजे मं प्लेस द्यांला नाहीं तिलां
हम्मं
आणि मंग चार वाजतां म्हणलं लांव फोन पणं तरं कायचं एक फोन पणं लावला तरं बोले नां असं नाहीं
तसंच केलं कांल मांल तिनं दोन फोन केले तिलां लावूंन पाहिला तरं तिलां कुंढं लागलां
तिलां फोन लावला म्हटलं सांधा कॉल तिच्यां घरांत रेंज नाहीं
बरं मी यांच्याहून लावूंन पाहिला तरं लागतं नव्हतं व्यं स्तचं दाखवंत होतां
मी फोन लावते परंत एक
हां करं र्कट